ओके काय करते?
काय नाही बघा हाय की. तुम्ही काय करालासा.
आमचा स्वयंपाक झाला आत्ता.
लवकर आवरला सा.
होय लवकरच आवरतोय स्वयंपाक मी. नंतर न मग तेच की लहान असल्यामुळे जरा दमवतोय त्यामुळे लव - -
लवकरच आवरताय होय? हा हा. मग आज काय? स्वयंपाकला काय विशेष बनवलंसा?
स्वयपाक चपाती आणि मेथीची भाजी केल्या.
होय.
हम्म आणि अ ह्याची अक्क म्हणजे डाळ असते ना?
हा हा मसूर -मसूर डाळ हा.
त्याची भाजी. भाजी म्हणजे ते काय उसळ म्हणतात ना? हा ते.
हा डाळीचे उसळ बनवलायसा हा.
झालं आणि भात.
वेज -वेज वेजिटेरयन असत का नाॅनव्हेज?
होय -होय नय नाही. नॉनव्हेज आमच्यात नाहीत खात. होय नाही नॉनव्हेज नाही खात कोण नाही.
नाईच खात होय हम्म. नाही मग व्हेज मध्ये पण भरपूर डिश असतात सोडा.
होय असतात. आणि म्हणजे नॉन व्हेजपेक्षा व्हेजमध्ये च अस
नाही -म्हणजे तुम्ही ना नॉनव्हेज खा खातच नाहीसा त्यामुळ तुम्हाला तस वाटतय होय. अ होय.
म्हणजे मी असं रेसिपी वगैरे बघितलय असं करतेल वगैरे
म्हणजे नॉनव्हेज च्या. हा हा.
हा पण ट्राय वगैरे आमच्यात तसं खात नाहीत त्यामुळ ट्राय केलं नाही कधी.
म्हणजे असं म म्हणजे तुमच्या ह्याच्यात चालतच नाही का तुम्ही
हा - हा चालत नाही -नाही आमच्या हिथ म्हणजे चालतच नाही. आणि खात पण नाहीेत. म्हणजे असं एक म्हणजे जेंट्स असतात ना बाहेर खातात वगैरे असं असं पण काही नाही आहे आम हम्म.
बरं ब तसं नॉनव्हेजमध्ये पण पदार्थ खूप आहे. ते आम्ही काय दोन्ही खातो तेवढा काय हे नाही.
होय काय? हा. हा. ते कसए म्हणजे आधी- -पासून घरात तस माहिती असल तर मग-
हां. होय. ना त्याची हेच माहित नाही. होय. नाही व्हेज मध्ये भरपूर आहेत सोडा. भरपूर पदार्थ आहेत खाण्यासारखे. -खे आणि करण्यासारखे पण खूप आहेत पदार्थ. अस व्हेज मध्ये- मध्ये तुम्हाला असा आवडतोय असा पदार्थ कोणता म? छान असा.
अं. असं काही नाही पुरणपोळी वगैरे हे आवडतय.
आवडत. हे नॉर्मल हा मला पण खूप आवडत सोडा. पुरणपोळी. होय खूप आवडते.
सणाला वगैरे जास्त-
हां. सण हा आपलं महाराष्ट्रीयन जितके सण आहेत त्या सणाला असतेच. महिन्यातून किमान एक दोन तरी सण नक्कीच असतात. व्हय. ह म त्या सणाला असत्यात. तरी महिन्यात एकदा दोनदा खाऊन देखील म्हणजे असं वाटतय कवा तरी खावसं वाटतय.
होय. आम्ही म्हणजे असं कधी वाटेल त्या वेळेला करतो मग आम्ही घरात अस काही, हां.
आणि आता ते- केळी म्हणजे शिकरण वगैरे करत होत्या सारखं त्यामुळे त्याच्या म्हणजे त्याच्यासोबत- चांगलं लागतय म्हणताना करणार होय. त्यामुळे करत होतो. मग सारखं सारखं.
नाही. आद्धी असं एवढं हे नव्हतं ना खरं का? पुरणपोळी नी असं आमरस हे प- हा पदार्थ ते अधिक महिन्यामुळे वगैरे तेन जास्तच हे झाला. होय ना? पहिला इतका त्यो पदार्थ- अस म्हणजे होत सोडा. म्हणजे आमरस चपाती हे नॉर्मल असं होतं पहिला. किंवा पुरी आणि अस आमरस वगैरे होत पहिला. पण आ - -ता ते अधिक महिन्यामध्ये ते हेच झालं.
जास्त फेमस झाले. हो. ते रील्स वगैरे सगळे- करून करून ते नैवेद्याच ताट वगैरे सगळं असं पाठवायच - अ रील्स वगैरे त्याबद् म्हणजे त्याच्यामुळे जास्त फेमस होत गेल.
फेमस फेमस झालं होय. ते एक आनारस एक त्यामुळे, त्यामुळे एक अनारसे एक फेमस झालेत.
होय. होय.
खरं मला आनारसे आवडत नाहीत. तो पदार्थ का माहिती मला आवडतच नाही.
हां. हा.
म्हणजे त, तेलकटपणा आणि ना थोडस काय तर- अस आंबट आंबट लागतं त्याच्यामध्ये काहीतरी जरासं.
होय होय. ते भी पीठ अस ना, भिजवन म्हणजे केलेलें असतय ना?
तांदूळ काय भिजवून वगैरे केलेलं अस - -त. नाही मी असं बनवलं म्हणजे मी मी सांगायले काय म्हणजे- तो पदार्थ मला आवडत पण नाही. आणि मी तो केला पण नाही पदार्थ. मी असा असंच- म्हणजे केलेला. आमच्या नंदुबाईनी. त्यांच्याकडूनच मी ते असं पाठवून दिलेलं मग ते खाला होता. पण असं म्हणजे इतकं- मला असं नाहीच. पहिल्यापासून म्हणजे घरी आमच्या मम्मी वगैरे बनवायची. पण असं- नाही आवड आवडतो तो पदार्थ दुसरे आता पदार्थ आवडतात. आपल्या गोडमध्ये मगं जरा तो पदार्थ नाहीच असं खाल्ला कधी.
ते पीठ आंबवून वगैरे केलेलं असते त्यामुळे जरा स्मेल पण स्मेल पण असते त्यामध्ये. त्याच्यामुळे पण आवडत नसेल तुम्हाला.
नाही जर थोडं ते खटच असतो.
होय होय तेल साचून राहते त्यामध्ये. एक दोन ते तीन दिवस अस डब्यामध्ये पॅक करून ठेवलं ना आपण तरी पण तेल बाहेर म्हणजे बा तेलकट म्हणजे डबा पण पूर्ण तेलकट झाल्यासारखं होते. हातात जरी घेतले तरी हाताला
कधी कधी तरी खाण्यासाठी म्हंटलं तर अस मग आधी अधून मधून मगं असत कधीतरी चकली करून ठेवायच किंवा आपण
हां हां हां.
असं लाडू वगैरे बनवून ठेवायचं. चकली म्हणलासा तर आपण भाज करून आपण तांदूळ अ घ्यायच. हरभऱ्याची डाळ, परत उडीत डाळ घ्यायची आणि त्याची भाजणी करायची. पण भजताना ना वेगवेगळ म्हणजे प्रत्येक पदार्थ तो वेगवेगळाच भाजायचा असं नाही की बाबा तो एकत्रच दळायचाय म्हणजे त एकत्र भाजायचा कारण प्रत्येकाला हा वेगवेगळं हे लागायला पाहिजे. वेगवेगळ्या आच्यावरती ते हा हा ते म्हणजे कस वेगवेगळ्या तेला स्टीमर तिथे भाजलं जाणार नाही तर मग ते नाही होईल एकत्र भाज की एक करपलं जाते एक म्हणजे हे होते त्यामुळे तांदूळ वेगळं भाजायचं हरबऱ्याची डाळ भाजून घ्यायची उड डाळ भाजून घ्यायची आपण आणि अ हे आपलं फुटाने डाळ माहत असेल तुम्हाला हा हा. फुटाने डाळ ती न भाजली तर चालते तीना भाजता पण डोला आणायचा. आणि मग
आवाज थोडा कट व्हालाय तुमच्या म
मधून मधून हा ते पाऊस बर पडत ना त्याच्यामुळे हा. हॅलो येतो आवाज? ते पाऊस पड पाऊस पडत ना त्याच्यामु ते मधून मधून ते ब्रेक होतोय आवाज जरा अस. आवाज हा येतोय ना आवाज आता.
हा येतोय हा आता येतोय बोला कीब.
हा मग तेच सगळ्या भाजणी. पूर्ण भाजून आपण चकली सा अस सांगून दळून आणायचं. मग पण दळताना पण तेला पण गिरणीमध्ये ना प्रॉपर फक्त आपली डाळीची गिरण असते ना वेगळी. चक्की त्याच्यामध्ये जळून आहे आपल्या हा म्हणजे. गव्हाच्या किंवा समजा आपल्या ज्वारीच्या दडपाच्या गिरणीत घाल्या ना मग ते चकल्या तुटल्या जात. काहीतरी मिस्टेक हा मिस्टेक होत त्याच्यामध्ये आणि मग. घरी मग आपण त्याच्या म तेलामध्ये आपलं ते मसाला वगैरे किंवा आपण एक्स्ट्रा आपण चटणी आपलं मीठ वगैरे हे सगळं घेऊन आपण आ मं झूनका करतोय ना? अशा पद्धतीनं ते फोडणी टाकून हा फक उकडून घ्यायच हा फक्. त अ जरासं कमी प्रमाणात पाणी ठेवायचं पीठ आहे ना त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात पा णी ठेवायचं जेणे करून वाफुन घ्यायच आणि मळून मळून असं तळलं अस की मजे छान होतात त्या एकदम खुसखुशीत होता. चकल्या एकदम छान होत त्या आणि एकदम त्याला अस काटेदार तं नाही, नाही, नाही. नाहीच होते ना कधी आ हा म्हणजे असं काही ते उं असं जास्ती नाही हा ऊं. आता जर समजा आपण एक किलो तांदूळ घेतली ना एक किलो तांदूळ घेतले तर पावशेर भर हरभरा दाळ निवांत त्याला म्हणजे त्याला सूट होत तेवढी. मऊ वगैरे अजिबात होत नाही, नाही होत मऊ आणि अ तस ते उकडून आपण घेतल्या, भागवट केल्यापकारे. तस जर केलं ना, तर ते मं छान होत ते. असं पीठ पण बनवता आणि पूर्ण चकलीला ना आतून एक होल पडत माहित आहे बारीक आतून एक होल अस तय चकलीमध्ये पडलं जात हा आणि त्याला पूर्ण काटेदार चकली होते ती छान हो ते चकलीचा मं आणि म असं पावसाळ्याच्या दिवसात नी वगैरे ना असं. म्हणजे कसं जास्त भूक लागली जाते. असं कवा तरी तसं खायला भारी वाटते.
होय आणि असं इन्स्टंट वगैरे असेल तर आपण फ त तांदळाच्या पिठाच पण करू शकतोय ना ते पण छान होतात.
हो ते पण छान होतात.
आमच्यात ते करतो आम्ही कधी कधी तर. आणि ते भाजणीचे वगैरे आहे ते म्हणजे. आमच्या घरात हा जास्त पण अस करत नाहीतं हा दिवाळीच्या वेळेलां वगैरे ते करत असते म.
म आणि मग असं कधीतरी असं, मग अ आता कसं आपण आम गा. गावी असते सोडा गावी, आमच्या म्हस वगैरे तेन आहे शेतातले म्हणजे सगळं. जनावर म तिकडं म अ! शाई वगैरे व्यवस्थित, त्यामुळे तूप वगैरे भरपूर ती तं निघायचं हे पण ते एवढं कोण कर म्हणजे करत बसत नाहीत. त्यां सासूबाई त्यांनी, इथ काय आपण पॅ केटच्या दुधामध्ये, अशी किती जास्त शाही निघत नाही थोडीच निघत्या. तरी पण त्याच्यातून साठवून, साठवून मग थोडी विकत आणून तूप वगैरे मग असं बेसनचे लाडू वगैरे, हेे तेन असं बनवतो मग आम्ही कधीतरी घरी. त्यास त्यास होय! पदार्थ तसे वेगवेगळे बनवून ठेवतो, खरं छान असं.
आमच्यात पण असते अस कधी कधी तरी, जे पाहिजेल असेल त रव्याचे लाडू किंवा बुंदी वगैेरे काही म्हणजे कळ्या वगैरे विकत आणायच्या, आणि ते पाकात घालायचं हे सगळं.
तेच माला विचारायच काय झालय. हा म्हणजे ते दिवाळीमध्ये खाण्यापेक्षा, सुद्धा ना असं आधीमदी खाण्यामध्ये एक वेगळंच टेस्ट लागत्या बघायचं. तो पदार्थ दिवाळी सोडून वेगळ्या दिवसात खाण्यामध्ये पण ती वेगळी मजा असतात. ह हॅलो. अरे! हॅलो. हॅलो. हॅलो.